हा बोला की
नमस्ते
नमस्ते
झालं का जेवण नाही अजून ससा थोडा वेळ
त ना आमचं झालेल ससा खायचय का अजून आणटला कां घरी हा
थोडा वेळ हाय अजून आ हालो येतोय कां आवाज
हा आवाज काहीक् कमी जास्त येतोय येतोय बरं मग काय चाल माने हॅलो हॅलो आवाज येत नाही हॅलो
हॅलो
हॅलो हा आवाज क अं आता यायला लागलाय बोलाकी ते तेच म्हटलं आवाज येत नव्हता काय झालय हा येतो येतोय काय झालाय म्हणला तुम हा येतोय
जेवला काय तुम्ही
नाहीर जेवाय, जेवायला कवा वाढल वाढल्यानंतर मग जेवणार. आता त पाहुन आलीती घरात. ह मेहूनी आल्याती बसल्याती आपलं बोलतं. बोलत ते जाई पर्यंत बसलोय आपलं निवांत. आता तेनच बोलणं झाल्या, शिवाय आपलं नाही तर हो, गप्पा मारायच हाय त्यांच्या हा म त्यांच गप्पा मारायचं झालं की, मग जा आम्हाला जेवायला मिळणार.
बरं.
तो तोपर्यंत आता भूक लागून लागल्या खरं पण आता काय करायचं? जेवायला आता वाढलं तर पाहिजे, पाहुणा तर येत का, वाढ कसं म्हणायचं? त्या पाहुण्याला जा म्हण जा आम्हाला जेव भुक लागल्या. नाही नाही पाव्हण्यालाच म्हटलं पाहिजे, जा बाबा आम्हाला जेवू दे आता.
अ ह ह बरं मग फोन करा.
नाही नाही केला नाही, करायचा थोड्या वेळाने करतो की,
बा बघा तुमचे करा नाय ते आमचं, कस कसं बघूया उद्या होतयं आणि मग
हा तुमच प्लॅन सांगा मला काय, ते मग आम्ही जाऊन येतो कसं काय?
हा तुम्ही, आता सकाळीच फोन करा मग त्यांना म नाही तर आमच्यात संध्याकाळी जेव जेवताना विचार करतो आम्ही, तुम्हाला फोन करतो. बरं सकाळच्यान फोन करा.
ठीक आहे ठीक चालतयं, जरी आमचं आवरलं ज वेळ मिळाला तर आम्ही जाऊन येतोच.
या या या या या जाऊन या जाऊन या. चालतयं पण जायाला, तर वाहन तुम्हाला मिळणार का? का बस नं
हाय हाय की नाही इथं हाय गाडी हाय की.
कुणाची
हाय आपलीच हाय.
होय, आपलीच हाय आपल्या दारात हाय म्हणल्यावर आपलीच हाय. ती नवीन कुठली, तर आणली ती तुमच्या मालकानी तीच काय?
होय.
ति नविन चा मिळत्या काय ती? म्हणजे किल्ली तेची होय, तुमच्या तुमच्याकडं किल्ली दिल्या व्हयं.
नाही वरती असती पोरांच्या कडं.
हा हा मागुन तो देतो, काय तसा देईल का?
होय, देत्या देत्या.
बरं ठीक हाय, ती कुठलीयं सेरयाने घेतल्या तसली हाय वाटतं नव्ह का?
नाही नाही एक्सेज आहे.
आणि ती सेरयाने घेतल्या तसली गाडी हो ती मँम परवा आलतो तर तिथं होती हं. हाय व्हय हा हा. बरं मग. काय चालयं आमच्या कन्येचं काय चालयं कॉलेज झालं का?
अभ्यास चालूयं.
अभ्यास चालूयं होय, काय लयं अभ्यास जोरात चालूयं म्हण.
नाही हाय हाय जोरात हाय म्हणजे लक्ष नाही, माझ्याकडे एवढा अभ्यास चालू हाय.
कधी लक्ष नाही, तुम्ही असल्यामुळे लक्ष नाही ओ.
माझ्याकडं लक्ष नाही.
हा तु तेच की आभ्यासामुळे तुमच्याकडं लक्ष नाही. अ अ बरं मग उद्या का म सोडाय जाणार का हो सुट्टी हाय ना ग उद्या.
उद्या सुट्टी आहे. आज आल तुी सोडायला इथ दरवाजना बाहेर सोडलं आणि गेलो घ आम्ही राधाानगरीला.
हा हा बरं आज भी. मी यत्ना कृषी आली मग का आण गेलत काय?
नाही नाही हिथन दरवाज्यान बाहेर सोडलं आणि म्हटलं.
हा हा हा भारिच केले‌‌
मग जाताना तिची ती इथन बस न कावळा ना केला गे आज कॉलेज नव्हतं बस नवळा ना. गेली तिथन त्यां त्या हॉल ला कार्यक्रम होता कार्यक्रम केला. ती रिक्षा ना आली आणि भवानी म्हणपात ना इकड आली.
ठीक आहे ठीक आहे ब गावाकलं मत ते घरात कुतड आल. गावातली घरज कुठूवर आली.
झालंय आता स्लॅब ला आलेय स्लॅबच राहिलेय फक्त स्लॅबच राहिला.
हा हा हा. बर मग स्लॅपटॉन वर चाल सोडून ठेवले का आपलं कशी केलंय.
अ नाही नाही आता पावसात टाकायचं असं आहे.
बर पाऊस म तिकडे ल आहे न का?
हा म्हणजे त्याला पाऊसच लागतोय ना आप स्लॅपला पाऊस असेल तर चांगला असते ना काहीतरी.
हा हा होय पास चालू फक्त ती. अ स्लॅब टाकल्यानंतर. अंदाजेला अर्धा पनतास तास वरून व्यायला लागणार म किती पण जास्त.
हा मग त्यावेळी ते तसच करायचं आता आता काय लगेच करायचं. एदा मोठा पाऊस येेऊन गेला कि ते श्रावण वगैरे महिना पडतोय त्या वेळेला टाकायचा.
हा हा हा तो पण सगळ म्हटलं मटरेल वगैरे आणून ठेवायच.
त्या वळेला तर कमी जास्त पाऊस असतोय ना.
हम्म हम्म हम्म अ नन च ह का बर.
हाय बर आहे बर आहे.
ते बोटचा ते झालं का ओ क्लियर.
अ काय प्रॉब्लेम नाही आता ह करतेस का तेस लसतय म्हण त्यास् पण आहे.
तिने काही काय होती का त्या बोटांन. करता येतय का.
करतात करतात करत्यात.
हो आता काय मग? काय का मसर दोन आहेत काय केले जनावर किती आहेत?
अ दोन गाई एक मैस आहे.
ह म्हणजे वाढव न की पहिले कमीच होतं आहे नाही.
होय कमी होतय आता वाढवल.
का कारण ति ति झेपते काही ओळखशला म्हण होतं होता आपे आपलं एक नाही तो ठेवायजे ना.
नाही ते लागते ती शेतकरी माणसाला काय कराय?
बरं लागतेकर पण ताप होतो ना हाताच सरळ नाही व्यवस्थेत म्हणून म्हटलं.
हाय करतेत दोघ खर लांब कुठे जाय लागे. नाही जवळजवळ वैरन वगैरे आहे तेव्हा मग करते सगळ.
हा हा संदीप राव आहे काय गेले.
हा हाय ते स्लॅब टाकल्याशिवार नाही जाणार.
ह केले हम् सगळे आले कसं कून सगळंच आहे म्हणा इकडे.
हो हे सगळंच आहे.
आणि तेिकलाता व्यवसाय बंद हा.
तिथं गावावरन तांदळांनी पीठ दिलं होतं ते पीठ वगैरे देऊन गेला‌
बरं. हम्म बर बर बर ब बर तुमच्या त्या संदीपचा काय फोन आलाता का नाही ओनस्रीचा. उनुॉटलवररून
नाही काय अजून.
बरं ठीक आहे त्यांच येसतवर थांबा आपण करायचं ना त्यांनच कवा येतंय बघूया.
काल बोलण झालंय की आता उद्या जाता आता भेटायचं भेटून जायचं.
बर हा हा. मग तुम्ही इकडे आले मग सांगितले हुय त्यांना तुम्ही हीकड आले मग सांगितल का.
होय सांगितलंय म्हणजे हेच सा म्हणलं हे तारखेच आहे म्हटलं एक दिवसासाठी येणार हाय. ह कसे होतय मी काय तर नाही वगैरे म्हणून सांगितलं नी आत चानक कुठ तरी मला त्यो समोर दिसला तर प्रॉब्म
हो हो पुरा अवघड होते नाही सांगायच मग आपला रात्र अचानक आलोय गावाकडे गेलतो म्हणायच
होय तेच काय आपण खर्च काढलंय त्याच्यामुळे हाय बाबा आलोय गेलोय म्हणलं सांगितलं त्या विषय नाही.
होय होय चालत ठीक आहे. मग मग तिकडे कधी जातात, उद्या किती वाजता येणारे?
उद्या इकडच आवरल्यानंतर येणार तुमच आता काय ते निर्णय मला सांगा नंतर थोड्या वेळा न
नंतर आता दीड ला तरी ठेकलं इत त्याचा आत यायव का ण तरी अहो विचार चालू आहे. तुम्ही कधी शक्यतो दुपार नंतर जाणार आहे ना तवा
आं
उद्या दिवस भर थांबून दुपार नंतरच जाणार आहे म्हटलं मग लग्न झाल्यावर आलं तर चालत. म हो मग संध्याकाळी मग फार तर आपण आपल्याबरोबर तर तुम्ही येऊ शकता संध्याकाळी आमच्या बरोबर
होय.
इथ वर येऊ शकताय किवा नाही तर डायरेक्ट तिथंन जाणार आहे.
नाही तिथे येणार आहे. इस्लामपुरात येणार आहे काम आहे माझं तर
बर ठीक आहे मग चालते मग आमच्या बरोबर जमलं तर संध्याकाळी येऊया. आणि मग तुमच काय काम असेल ते करू मग तुम्हाला संध्याकाळी सोडता येल मग बसला.
हा हा जास्त पण वेळ करून चालणार नाही कारण मधी तिथं टाइम होणार असं होते.
हो तिथं पण उशिरा गेली पण वाहनच ते तुम्हाला जायला पुढ लई अवघड होते मग काय का नाही.
नाही नाही आता काय चालतय तिकडं पुढं मुंबईला जायला कुठलं पण भेटलं तरी चालते त्याचा काय संबध नाही.
बरं मग कुठलं म्हणतय?
तिथे इस्लामपुरात जे काम आहे ते जरा लवकर करायचंय दुसरं काही नाही.
हा हा मग तिचं टायमिंग कितीच आहे तिचं
तेचं काय अजून फिक्स नाही सकाळी बघू सांगतय तुम्हाला
ठीक आहे ठीक आहे मग त्याबेतर मग ठरवता येईल मग आम्हाला पण तुम्हाला पण
हो.
चालत मग आता बाहेरण आणलेलं. आ बाहेर जेवायला जाणारे का. का जेवण आणलंय.
नाही नाही बनवलंय.
बनवलंय व्हय मग ताज ताज आहे मणा.. ह ताजा फेश
हा हा. अ भाजी आहे आता काहीतरी तळण चालू आहे तळायला.
हाय होय आज काय सुट्टी राहिल काय मध्येच
आं
अभि
अभ्यास झालाय ना आता, आता जेवायला नको आता दहा वाजले की.
होय साडे नऊ वाजले न्हवं काय दहा वाजले ब आ मी आलोय इकड वरत्या मोहरच्या घराकडं गोधल्या म्हटलं शांत लागतय वाटतं तर म्हणलं उंग आली बघायला इथं
होय जरा शांत लागतंय ठाकठुक ठाकठुक काय होऊन चालत नाही.
हो मी म्हणून उरच राहिलो मी इथले घड्याळ बंद
ठीक आहे ठीक आहे
चालतं मग मग गावाकडं लगंच काम झालाय म्हणजे नसेल झाला अजून स्लॅप पडल्याशिवाय काय करता येत नाही.
स्लॅप पडल्याशिवाय आतलं काही करता येत नाही नाही हो
हा तेच की स्लॅप पडल्याशिवाय काहीच करता येत नाही नाही मीच वगैरे पण नंतरच हम् झालय का पगळ झाले असल ग आता मोठं दिसत असतील हे की नाही
मोठं दिसते तर खूप मोठं दिसत.
किती?
अजून पाठी मागच्या दोन रूम बांधायच्या आहेत आठशे स्क्वेअर फूट आहे आता
हा
पण अजून पाठीमागं दोन रूम आठशे आहे अजून पाठी मागं दोन रूम एक रूम काढून टॉयलेट बाथरूम पण पाट पाठीमागं काढायचंय
हा पाठीेमागं हा रूम काढून त्याच्या पाठीमाग काढा आणि थोडी जागा ठेवा मग आणि जरासं म्हागं पण
भरपूर आहे जागा त्याच्या पाठीमागं पण
अ अरे का जाग पुढं पुढे किती जागा राहिले पुढं भरपूर आहे ना
पुढ पण भरपूर आहे म्हणजे पार्किंग दो एक गाडी मोठी पार किंग बसू शकते टू व्हीलर दोन तीन बसू शकते असं आहे
हा हा आणि तिथनं पुढं मग रस्ता मग नाही का रस्त्यातं मग ते दहा पंधरा फूट आहे का मग काय जागा कमी आहे
कुठे रस्त्याच्या मध्ये रस्त्याची नी घराच्या मध्ये
हो हो
हाय की प दहा दहा फूट आहे दहा फूट हाय
हा हा
दहा फूट पार्किंग ला सोडूनच पाठीमागं घेतलय ना
हा हा बरं बर तेच म्हटलं तेवढी पार्किंग पाहिजेच बर पाठीमागं पण भरपूर जागा हाय की मग अजून पाठीमागचा भरपूर जागा आहे होय ब पाठीमागं लई जागा आहे
होय
मग किती दोन दोघांच्या पण लागलच दोन दोन रूम काढून ठेवायच्या मागं संडास बाथ रूम मागं काढायचं मग
नाही दोन बेडरूम एक हॉल एक किचन असंच केलय की
केलय व्हय दोन बेडरूम हा असं केलय व्हय